हॅलो बोला.
सांगा.
सांगू काही.
सांगा काही नवीन.
हा. आता नवीन म्हणजे, आजच हे सी आजचं नवीन म्हणजे शेगावचं अं. पंढरपूरच काहीतरी.
हम.
गेल्या ना काही या वर्षी दर्शनाले.
नाही.
हाव काय दरवर्षी जात असते का, कोणी तुमच्या घरचं मग.
नाही दरवर्षी नाही जातं. कोणी ज्यायची वारी असली दरवर्षी तेच जातात. आता आपलं कुठे आपल्याजवळ कुठे टाइम आहे.
हम टाईम काढा लागते देवासाठी नयी. आता आपल्या इकडचे तरी, लई लोकं जातात वारकरी.
हो जातात दरवर्षी जातात. वाऱ्या करणारे जातातच.
हम्म तरी लय लोकसंख्या झाली. असेन बाई पंढरपूरात.
लोकसंख्या म्हणजे पस्तीस लाख झाली म्हणतात ना.
पस्तीस लाख.
हो.
बापरे तिकडे जगन्नाथपुरीले कार्यक्रम चालू ये म्हणतात.
हां.
हा सगळा भक्तीमय भारत झाला.
हं.
कुठे आंदोलन कुठे भक्तिमय भारत.
हम्म.
हम्म. बोला मग, अजून काही.
अजून काय सांगा. एखादी रेसिपी आपल्या, आपल्या महाराष्ट्रात तर अनेक सण उत्सवात. साजरे करतो आपुण.
हम्म.
प्रत्येक सणासाठी काही ना, काही खास पदार्थही असतात.
हा बेसनाचे लडू बर्फी न हेच असते, दुसरं काय करताव आपुन विकत असतं.
श्रावण महिन्यात तर सण उत्सवाचा, महिना श्रावण महिनाच आहे जसा काही. उपास बिनउपासाच्या पदार्थाचे. चालूच रायते रेलचे, हम्म
हं. आपल्या वावरात जा लागते ना मग करन जीवार येते आपल्याले. विकतच आनले जाते, आपुण नवीन नवीन काहीकाही विकतच आणतो.
हम्म.
ते घरी एवढं मोठ आनामधि म्हणत्यात थोडं थोडं सगळच पाहिजे मग.
नाही पण महं आता. या श्रावण महिन्यात असा वावरातल्या रानभज्या सापडतात ना काही काही. नवीन नवीन, रानभाज्या हा.
जेवतीचे फुलं अजून लागे कायची कायची तरी भाजी असते ना ते याचे पानं असतात. ते. कायजे पान असतात हा कडुसले कारल्यासारखे लागतात कि ते?
हा कडू असतात ते करूठले का काढल्यासारखे असे बारीक बारीक लहान लहान असतात.
हो करल्यासारखे दिसतात, लागतात ही. करल्यासारखेच हम्म
त्याले तर लय असे म्हणजे शहरात असे थोडे थोडे ज चार पाच चार पाचचे असे गनस तयार करून विकतात पन्नास रुपये साठ रुपये असे देतात ते.
शहरात तर लच महागाईन देतात ते आपल्याला तर नाही रात फुकटच घेतल्या जात इथं आपल्या वावरात असले की.
हम्म.
आणि ते जेवतीची फुलंही मस्त लागतात.
हा जीवतीचे फुलं, ते उकडून करायचे कि कसे करायचं मग?
आपले ते बोरूचे फुलं पाहलात तुम्ही?
हो.
तसे म्हणजे हाबाय तिकट ले तेल टाकायचं गंजात.
हम्म.
गंजात तेल टाकायचं लसन जिरं टाकायचं असल झोपेला. सज खुशीे म्हनाकी. बर सहा सात वाजता जाईन ते. मंदिरात मैत्रीण म्हणते मंदिरात कोणी जाईन तर बोलाव जो.
हम्म हाव काय?
हम्म. मंदिरात जायची सेटिंग.
अ हा हा.
आता आ माले पाहला घेऊन बाई मंदिरात कोण जातंय गंधा घालून सक्ती एकटी जायला चरमही लागते.
हम्म हम्म.
हा आपली गोष्ट काय चालू होती भाजीची.
भाजीची आता भाज्या तर कशाही करतात. चिंचेचा पा चिंचेच्या पाण्याची.
ती भाजी आहेय की नाही बोरूचे फुलं सारखी बशीत भरायची टेल मी टाकायचं संप याच्यात तेल टाकायचं गोंजा.
हम.
लसण जिरं काढून त्यात टाकायचं आणि आपलं मिरकूट अंबारी समजा अंब अबा आंबे हळद आणि मीठ आणि त्याच्या बदलून ते तेलातच होऊ द्या य ते ते तिला टाकून द्यायचे. नाही पाणी नाही टाकायचं पण त्याच्यावर झाकण ठेवावे लागते.
हम.
झाकण ठेवलं की त्याला आपण मन ते पाणी सुटते म्हणजे पाणी टाकायचं कामच नाही.
हुम हुम.
मस्त मिळतात ते मग थोड्या वेळाने झाकण काढलं की अजून मग
तरोट्याची भाजी
हाऊ ती याची असते काय ची असते नायना ओ ताई माया तोंडात येऊन राहिलं आता.
शेवगा पाल्याची भाजी करता
तांदुळी जिऱ्याची?
हा शेवगा पाल्याची हरभरा पाल्याची भाजी
हौ.
उहु
एवढ्याच भाजीची मज्जा आहे पण. पण पोटही दुखतात तेवढच.
हा
पोट दुखतात
हाव. ह ह ह ह तर तस मग लई ये आंबट चुका ती भाकर भाजी
हुम.
चवडीची भाजी.
हा.
नाही काही काही ऐकायला येणार तेव्हा
हुम ते काम कोणच पाहिजे भांडे किती पोटात घासायचे
मुम सावन महिन्यात जास्त अशा भाज्या काय काय येतात त्या उगवतात. तीनही पाणी चालू असतंय का?
हुम. काही काही याचीत आपल्याला ओळखही नाही ते आपल्या आधी ते करेलाच म्हणून ते सांगतात म्हणून आप आपल्याला ओळख तरी ये.
हा कज्रडूची भाजी
हम्
अच
म्हणजे अशा काय काय लय नवीन नवीन भाज्या तुम्ही ऐकण्यात नाही अशा गावरान मेवा आहे हो म्हणतात
पण आपण तरी या भाज्या खाल्ल्या आहेत याचं ऐकून ऐकून आताची पिढी अजिबात भाज्या खात नाय. त्यांचा कोण खाईन आई काय गोड लागते? आता आलू के पराठे
रानभज्या असतात त्या शेतात का याच्या पिकवल्या नाही जात त्या पहिला पाऊस पडला की पहिला पाऊस पडला की त्या येतात समजा.
त्याचं बी पडत अशीन दरवर्षी त्याच त्या जाग्यावर हम्म.
आणि त्या अशा रान भाज्या रानभाज्या आहेत की नाही ते औषधी गुणधर्माना परिपूर्ण असतात बरं.
हम्म हम.
म्हणून तर जुन्या लोकांचे हातपाय दुखत नाही जातात. असे चांगले दष्टपुष्ट होते.
आपल्यात बापच दुखतात.
हा आपण काही खात नाही म्हणून आपले दुखतात. ते अशा रानभाज्या वर गुणधर्मान परिपूर्ण होत्या ते खात जा.
हम्म.
सांधेदुखी मधुमेह गुडघेदुखी रक्तदाब यावर उपयुक्त असतात त्या.
हा. चांगलं आहे ना भाज्या पाल्या खाण.
तसे आपल्या गावातल्याले समजा माहित आहेत त्या शहरी माणसाले तर समजा शहरात आपल्या लोकले तर पालक मेथी शेपू या्या भाज्याच माहितीच्या त्या् बाकीच्या भाज्या माहिती नसतील.
ह नाहीई माहिती न असतन ते काय ते एवढं न्यायालय बसलेय.
त्या त्या भाज्या समजा अजीवनसत्वन प्रथिना प्रार्थिने लोह फायबर त्यात लय असते बरं.
हम्म. चांगले आहेत त्या.
हा.
चांगल्या पालेभाज्या आहेत त्या.
हा. करडूची भाजी. ते करडूची भाजी असते की नाही
हम.
ते मठासारखी दिसते गुलाबी पांढरे फुले येतात त्याले.
हा का?
आणि ते म्हणतात पच्याले बी हलकी असते आणि हृदयाले बळ देते ते.
कोणती भाजी?
करडूची
हो हो काय
हम् आणि त्याच्यापासून आपल्याला त्या भाजीपासून अ त्वचा विकार नाही होत ऍसिडिटीचा त्रास होत नाही त्याच्यासाठी उपयोगी अस ते फॉस्फोरस कॅल्शियम त्याच्यात
हम्म हम्म.
करडूची भाजी.
ते अशी कोरडूची भाजी म्हणजे कुठेही निघते ते अशी त्याच काही पीक नाही घ्या पहिले घेत जात म्हणतात त्याचं पण आता नाही
म्हणजे त्याचेही पीक घेत जात का?
ते कर्डू पसून अ त्याच बी असते की नाही त्याच्या बियापासून तेल तयार कर जात पहिले. त्याचं पीक घेत जा
आ ते करडई पाण्यान खराब होते ना
आं
पाण्यानं खराब होऊन येते ते करडी जास्त पाणी आसल की
हा करडूईचे म्हणतात ते
हा त्याची ते मोठी मोठी पानं असतात मेथी सारखी
नाही त्याची वेगळीच असते
असे पिवळे पिवळे हिरवे हिरवे असता
ते आपले शेवंतीचे फुलं असतात की नाही
हा
ते शेवंतीच्या फुलाईचे कसे पानं असे झाडं असतात असे त्या शेवंतीच्या फुलेईच्या पानासारखे असतात त्याच्या पानं
हाऊ काय
ते मा बाबाच्या वावरातला येत जाय ते निघत जाय प अं मले माहित आहे.
हा बरं आहे ना
कोणी कोणी स्पेशल तिकडे म्हणजे फिरत फिरत त्या भाजी साठी फिरत जात कोणी कोणी
हो अजूनही बि म्हातारी माणसं फिरताना दिसता
हो हे आता पाणी पडलं की हे म्हातारे माणसांले तेच काम फिरायचे ह्या भाज्या पाह्याच्या कोणती तेले ओळख आहे आणि त्या भाजीची त्या भाजीचं महत्व आहे माहितय तेले
हो
आपुन म्हणतो आपुन म्हणतो पोट खराब होते काही होते असं होते तसं होते
हम् आपल्याला त्याची चवच नाही ना माहीत तेच्या तोंडाला चव आहे त्याची
हम्म
बरं
ठीक आहे हा हा